हॅलो, हा आवाज येतोय माझा,
हो हो येतोय येतोय. माझा आवाज येतोय का?
हो हो क्लिअरली येतोय. ते काही नाही असे सहज बसले होते, मग तुम्ही म्हणजे रेसिपी छान कर. अस मला ऐकायला मिळालं, म्हटलं कोणत्या तरी म्हणजे अस म्हणजे चटकदार मटकदार असं मला काहीतरी खाऊ वाटलंय तर मग तुम्हाला कोणती रेसिपी वगैरे काय म्हणजे जमत म्हणजे जी इजिली असेल. कस आहे माहितेय का मॅम अक्तुअली माझं जे जीवन आहे ना म्हणजे खूप धावपळीचं म्हणजे मी जॉबला जाते. त्यामुळे कस होतंय मला घरी काय अस करायला मिळत नाही मग तेवढंच इ्स्टंट फूड वगैरे असं म्हणजे लगेच लवकरात लवकर होणार असं काही जर तुमच्याकडे तर तुम्ही प्लीज मला सांगाल का?
अ आता इनस्टंट आणि किंवा असं लवकरात लवकर होणार म्हणजे आता अ पाच मिनिट में मॅगी असं म्हटलं जात. ते मीही असं अस म्हटला म्हणजे म्हणतात की बाबा कुठल्या पटकन अस कुठल रेसिपी अस ते आपण मॅगीच बनवू शकतो. पण ती शरीराला अ म्हणजे अस तर आपण विकतची जी मॅगी आहे ना मॅम मी ती तुम्हाला जरा मी वेगळी मॅगी आहेच. तर मी तुम्हाला थोडेस जरा वेगळ्या पद्धतीने मॅगी सांगते. अ मॅगी म्हणजेच असं अ काय आपण घरच्या घरी बनवू शकतो. अगदी कमी वेळात बनवू शकतो. अशी मी तुम्हाला तुम्हाला मॅगी सांगते. आपल्या तुम्ही ते दुकान मी मॅगी सांगणार नाही. आपल्या घरची मी तुम्हाला म्हणजे घरची जस की शेवाळ्याच उपिट. ह मॅम तुम्हाला कदाचित हसू येईल कारण का मी त्यात मॅगीला म्हणजे शेवाळाच्या उपिटला मी मॅगीची उपमा दिली कारण का आता जर आपण म्हणतो की बाबा अ मॅगी पाच मिनट में होती हैं और
हा हा हा सांगा हॅलो हा येतोय आवाज हॅलो हॅलो हा माझा आवाज येतो हॅलो हॅलो हॅलो आवाज येतो हॅलो आवाज येतोय हॅलो हॅलो हॅलो हॅलो अ